हॅलो
आवाज येऊ राहिला का?
हा, येव राल पाहा आता, येतय आवाज
बोला म्हणलं, फराळ
जेवण झालं का म्हणलं?
नाही ना, फराळ करायचं, हम्म
हाव का
हा उपाश अता फराळाचं केलंता खायचंय आजुन
हाव का, मोठा बाई आळंदेला शनशाळे
लिंबजळगावलाय ना हा तिकडे बारा आहे ना हां
आणि मनोज भाऊच
ते दोघ सोबतच हे ना
हाव का आणि ते पाडळ हेय
असं, ते सगळे घरीे दोघ जण हेय फक्त
हाऊ का
हा दोनच राहिले, बाकी सगळे घरी येली, हा एका वर्गात ते
का वर्गात दोघं जन
हां
हाव का, कितीवीला हाय ते आता?
ते आता नववी झाली, दहावी ये जाती नात पेपर दिल्यावर.
होवो का.
हां
बरेबी
त्या शिक्षणायचं आवगडी पोरायचं पुढचं
तर, हुशार होते पोरं हां
लागतन बाजूला
हा, बरं हाय ना, येला भैयाला पण टाकल होतं तुमही हे ना.
नाही, नाही तेवनी टाकाय इथं गावातल्या शाळेत जिल्हा परिषदला
हावं का
हा, त्याला मी टाकलं त्याला धाडून आता शिबीर मधी पंचवीस दिवसासाठी
हाव का, बरय ना, काय करते घरी द्यायचं पाठवून
तेच ना, थोडेफार संस्कार लागातेन म
हाव बाई, आपल्या गावामध्ये त, वळणच नाही कोणाला पोराला आणि तर कोणालाच नाही.
तेच ना म
ह हां बरंय बाजूला टाकलं तर जसं
चांगलाच फरक पडतो. पोरं शिकायला बाहेरच पाहिजे, जवळ नको, जवळ लाड्यान वाया जाते.
ल ल जाते बाई, आप म्हणतो नको बाई मारीत असं बाई तसं- बरंय बाजूलाच पोर आपण म्हणतो पण
आमब लागत हम्म
हम् ह
चालन मग, ठेवू का?
बरंय मंग, हा हा हा-